हॅलो.
हॅलो.
हा हॅलो.
हॅलो. नमस्ते काय म्हणते कशा आहात.
मस्त मजेत तुम्ही.
मजेत आम्ही पण मजेत. कसे बाकी तिकडे पाऊस वगैरे, तुमच्याकडे कसाय.
पाऊस नाहीये बघा.
हो. गर्मी चालू झाली ना, हो हेच मला खूप, खूप दिवसापासून कॉल, कराय करायचा होता म्हटलं. हम्म. जमलंच नाही करायला ऍक्च्युली. असं ते कामाची सांभाळायचे, तेच तर ना दारातली. काम आवरता आवरता, कसा वेळ दिवस निघून जात कळतंच नाही. पण संध्याकाळी आपल्या आहे, संध्याकाळच्या जेवणाची तयारी.
हो, स्वतःसाठी वेळच नसतो.
नसतो हो तेच ना, मग काय करणार आता चालायचंच. आणि ते बरं, एक ते व्हॉट्सअप वगैरे आहे. आपलं न इंटरनेटमुळे वगैरे, त्यांच्यामुळे त्याला म बऱ्याचशा गोष्टी जुने जुने हो, बोलू शकतो आपण शेअर करू शकतो. अ फेसबुक आहे, इनस्टा आहे, त्यांच्यामुळे कस जुने. फ्रेंड स्कूलचे कुठचे, कुठचे आपल्याला भेटतात शाळा कॉलेज मधले. बरेसे आपल्या भेटतात हो, हो भेटले हो हो भेटतात ना. हो हो आमचा शाळे शाळेचा ग्रुप आहे, कॉलेजचा ग्रुप आहे. बरस हा तस त्यांच्यामुळे कसं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट आता, जे आधी कधीच म्हण एवढे वर्ष भेटले नव्हते ते आता. भेटायला लागले त्याच्यामुळे, ग्रुप तयार पण होतो ना असं. कुठे आपण पिकनिकला जातो, फिरायला जातो, गेट टुगेदर होत तर सगळं त्याच्यामुळे होऊन जात त्यानिमित्ताने असं नाही नाही आम्ही करतो ना जातो आम्ही
कॉल वगैरे हो कॉल वगैरे तेवच ठेवून बाहे फिरायला पण जावा आपल्याकडे वेळ म्हणजे आता कमी वेळ राहिलाय आपल्याकडे एक चार पाच वर्ष आहेत फिरू एन्जॉय करू आधी मम्मीच्या घरी जेव्हा होत तेव्हा पैसा पैशाचा प्रॉब्लेम किंवा आपलं लग्न झालेलं नाही आपण कुठे बाहेर फिरू शकत नव्हतो मग नंतर न मग लग्न झालं लग्नानंतर पोरं बाळे झाली आता पोरं मोठी झालीत पुढ मग पुढे जाऊन त्यांचं लग्न होईल मग तेव्हा आणखीन अडकून बसू मग आता हा जो पीरेड आहे ना आपल्याला मीकित्ता आहे घरातलं पण आपण ऍडजस्ट करू शकतो आणि बाहेर जाऊ पण शकतो
शकतो हो हो
फिरून घ्या मैत्रिणीशी
हम्म नाही नाही आमच कस शाळेचा ग्रुप आहे ना त्याच्यामुळे ग्रुप चॅटिंग वगैरे भरपूर होतं बोलणं होतं व्हिडिओ कॉलिंग होतं जुन्या आठवण्या निघतात शाळेतल्या वगैरे शाळेमध्ये मग कधी गेट टुगेदर असत एकत्र भेटणं आणि मग त्या बोलण मग कोण येणार हे कोण म्ह येणार आहे का नाही म्हणजे कस डिस्कशन होऊन जात त्याच्या सोबत त्याच्यामध्ये कळतच नाही खरंच आहे जर ना आ आठवड्यात एकदा व्हिडिओ कॉलिंग वगैरे आम्ही करतो संडे टू संडे असं वगैरे त्याच्यामुळे कसं हा त्याच्यामुळे हेऊन जात आणि तस मॅडम नि पण त्याच्यामुळे अजून नवीन मैत्रणी पण झाल्यात आता आहेत जु जुन्या कॉलेजच्या शाळेच्या त्या तर अजून आहेतच.
हो आता नवीन ओळखी होत आहेत हो नवीन ओळखी व्हायला लागल्यात नवीन काहीतरी शिक शिकायला भेटाय लागलय आपल्याला हम्म नाहीतर आधी काय घरात आपलेच काम मोबाईल आलाय तो एका अर्थ्यानी बरच आहे पण आती आति वापरामुळे मग प्रॉब्लेम यायला लागलात लिमिट लिमिट मध्ये यूज केलं त्याचा फाय दा योग्य फायदा करून घ्यायला पाहिजेत हो हो
कसा नाही घ्यायला पाहिजे त्याच्यात आपल्याला कसा फायदा आणि योग्य फायद्याचा आपल्या घरासाठी काय फायदा होईल ह्या दृष्टीकोनात पण विचार करायला पाहिजे असं हाय नुस मग कामड घरातली कामं टाकून नुसत मोबाईल घऊन बसायचं
हो हो हो नाही नाही चुकीचच आहे आपल्याला नाही रेसिपी पण बघू शकत तो आपण यूट्यूब वर कु आपल्या कला ज्या कला येतं नाही ते आता युट्यूब वर किती काही गोष्टी सगळ्या आधी लो लोकरीच्या जे विणत हो ते स्वेटर वगैरे ते बाहेर क्लासला जावे लागत होत. पण आता युट्यूब मूळ एवढ सगळ्या गोष्टी इझी झाल्यात काही बनवू शकतो ज्याला काही येत नाही ती व्यक्ती सुद्धा काही बनवू शकतो आता सक्षम झाल्यात आणि आजकालच्या पोरी तर ना अ कि स्वयंपाक आपण कर नाही चपात्या वगैरे आपण असं आधी लग्नाच्या आधी शिक होतो पण आजकालच्या पोरी नाही आहे युट्यूब म मी तेव्हाचं तेव्
बघू हो हो हो खरंच आहे आणि आप आपल्याला आपण शाळेत त्या टायममध्ये म्हणजे अक्षरशः म्हणजे बेसिकच शिक शिकायचो पण त्या आत्ताच्या मुली सगळं काय काय नवीन नवीन काय काय नवीन नवीन पदार्थ
नवीन हो हो नवीन नवीन बना बनवतात हो हो खूप हुशार आहेत पोरिया. हो. हो. आजकालच्या पोरी खूप हुशार आहेत. त्यांना आता शिकल्या नाही शिकल्या तरी मम्मी पप्पांना टेन्शन नाहीये फ - क्त मुलगी दिली ती सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून घेते तिथं.
तिथे बरोबर हाय खरंच हे आणि बघ मुल मु लींना बेसिक येत असेल तर कस तिला पण बाकी जर तिला बेसिक येत असेल सप म्हणजे वरण भात तर बाकी ती म्हणज नवऱ्याकडे गेले तरी नवीन काही स्वतः आरामात बनवू शकते.
हो, हो. ऍडजस्ट करते ती नाही. नाही. आजकालच्या पोरी ऍडजस्ट पण भरपूर करायला लागल्यात. भले कसं पण राहू द्या. पण ऍडजस्ट करतायत. आधी आपल्याला येत नव्हतं. आपण गपचूप मम्मीला - - फोन करणार. मम्मी ही भाजी कशी बनवायचं? हे कसं करायचं? विचारत होत आजकालच्या पोरी नाही. लावतात मोबाईल युट्यूब समोर् ठेवतात आणि करतात आणि आजकालच्या सासू पण काय बोलायला जात नाही. आधी आपण किती बंधनात होतो.
होतो. हो, हो, हो. नाही आता सासू पण तेवडी म्हणजे - - म्हणजे हा शिकलेला आहे सम हा समजून घेतात प्रत्येक गो - - ष्ट सगळं सामने - - म्हणजे एक मुलगी म्हणून तिच्याकडे बघतात आता. ॲक्च्युली बघायला गेलं तर तिच्यामुळे तिला नसेल येत तरी थोडंफार - -
शिकवतात. हो शिकवतात. सांगतात. चुकलं तरी पण हा ऍडजस्ट करून घे तात राहु दे ह्या वेळेस ही चूक झ चूक झाली पुढच्या वेळेस तू अशी चूक तुझी सुधार.
सुधार हो. हो. चांगलं सांगतात हो.
पण आधीचे कसे होते आणि आजकालचे किती ॲडजेसमेंट कर आणि दोघ जॉबला जरी जात अस तरी पण तु - - झाडू मार मी पोचा करतो किंवा तू हे कर मी ते करतो. ऍडजस्ट करतात आजकाल.
भाजी कापून देणं. कांदा, टोमॅटो कापून देणं. फोडणीला म्हणजे - - त्यात फोडणीची तयारी करून थोडं
कारण ती पण ती पण नवऱ्याच्या बरोबरीने उभारतीय आज. ती पण जॉब - - करतीय मग जॉब आणि घरातलं ती ऍडजस्ट करते तर मग समोरच्या व्यक्तीला पण ऍडजस करावं लागेल.
लागेल हो. हो. तरच सगळ्या गोष्टी वेळेत होतील ना. नाही तर होणारच नाही.
ती घरात बसेल. तुम्ही एकटे कमवा. तुम्ही इतटेच कमवा मग, मग तुमच्या हातून हे ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीयेत.
होणार नाहीत बरोबर.
कारण महागाईस इतकी वाढलेली आहे. दोघांना सुद्धा हे जॉब
होऊच शकत महागाई म्हणजे शिक शिक्षण मुलांच शिक्षणच एवढं महाग झालंय.
बाकीच्या पण गोष्टी किती महाग झाल्या. आता सध्याला आता इस्रायलच जे युद्ध चालू झालं त्यामुळे किती गोष्टी गॅस महाग आहे. तेल महाग झाले. सगळ्या गोष्टी महाग आहेत. महागाई वाढ - - मग तुम्हाला हो. नवरा बायकोंना तुम्हाला कामाला म्हणजे जॉबला बाहेर जाणं गरजेचंच आहे. मग आल्यावर दोघं मिळून कराना घरातलं. ती बाहेर जॉब - - जॉब जाऊ शकेल शकते. मग तुम्ही घरात तिला नाही मदत - - करू शकत का? करावच लागणार आहे. हॅलो हॅलो? हॅलो? हॅलो. हॅलो.